हॅलो नमस्कार.
नमस्कार.
मग काय चालूये वी?
काय नाही हो सर्दी झाली जराशी आता आराम चालू हे.
हो का?
हम्म हे मला धुळ वगैरे हे सहनच होत नाय.
हां जे आता हे गाड्या पिड्यामुळे होता तर तुम्ही जरा हिकडं राहता ना बाहेर.
आता काय मंग तेच तर समजून झाले की कसं कराव काय ना
हे पेट्रोलवरच्या गाड्या हे डिझेलवरच्या गाड्या जास्त हे करतात ना हा.
हाव तेचे शहरामध्ये जरा जास्तच पोलूशन हाय गावातल्यापेक्षा.
हम्म.
हाय की नाय?
हाव ना हो ना.
हम्म हे शहरामध्ये वगैरे ते गाड्या वगैरे पोल्युशन, बिल्डिंग, कन्स्ट्रक्शन कारखाने वगैरे हे ते कसं आहे माहितय का ती आता कारखान्याचा पाणी जरी बोललं तरी ते श- शहरातल्या नालीत सोडल्या जाते.
हो ना, हो ना म्हणजी ती जे नाली, नद्या
हम्म आणि राहयला विषयी याचा कसा माहित
तेच पाणी वाहून आपल्या म्हणजे इकड तळ्या- गिळ्याचा असते ना मोठमोठ्याल्या म्हणून. मग तेच पाणी पियला डबल फिल्टर होतंय.
हम्म तेच तर.
आणि ती का बरोबर होत नाही माश्या मरतात त्यानं ती लई -लई तिचे हे होतय.
हाव ना बरोबर आहे की मग पण गावात कसं आहे माहितीये का तेवढं टेन्शन नाही कारण म्हणजे एवढं प्रदूषल भाग वगैरे काय नसतय गावाकडं.
हम्म म्हणजे राहते मा तर थोड्या प्रमाणात राहतय.
हा जास्त गाड्या वगैरे युज नसते कारखाने नाही काही नाही होय की नाही.
हाव ना, हाव ना.
त्यामुळं हे आताच्या काळाचा लय झालय पुरं.
हो ना या याच्यामध्ये लय झाले हो शहरामध्ये याच्यामध्ये लय अडचण येता. आता मोठमोठे शहर समजा दिल्ली मुंबई जर का धरलं ना कोणी लय म्हणजे लय पोलुशन आहे डायरेक्ट लय. म्हणजे माणसाचं जीवन असं कमी व्हायलय प्रदूषणामुळेच.
एवढं का ओ 'बप्पा.
हम्म आता बघान तुम्ही म्हणजे, ते कोण राहते ते चेक करतात ते आयक्यू लेवल ते तर त्यामुळं त्याला सांगलेत ना हम्म
बरोबर आहे आता मागं पण मी पण पाहिलं होतं तर ते काय होत माहिती आहे का की अमरावतीच काहीतरी चाळीस का पंचाळीसच दाखवत तेवढं पण दिल्लीचं वगैरे तिकडं हाय लेवल हाय ओ.
हो ना लय हिमती हाय.
हम्म तेवढं नसायला पाहिजे, ते म्हणजे लय झालं एकदम मग तीत हाय दिल्लीमध्ये
हम्म अ तिथं कस हाय म्हणजे जास्त. म्हणजे मला तर असं वाटतं की पेट्रोलवरच्या डिझेलवरच्या वाहनांना बी होत असल ना सगळ्यात जास्त.
ते त्या पेट्रोल मुळ डिझेल मुळ आता काय म्हणलीत. नितीन गडकरी न आणल इथनॉल म्हणून हा
तथ थोडा विकास जास्त असल्यामुळे कस व्हालेय की बा तिथं म्हणजे कारखाने हे जास्त आहेत ना. पब्लिक वाढायली. आणि असं दम दम्मट वातावरण म्हणजे असं छोटयाशा जागेमध्ये. पब्लिक असं दमट टिमट त्यांच्यामुळे होत असेल ना. ते
हो त्यांच्यामुळे होत असेल म्हणजे कसं मा प्रत्येकच गोष्टीचं कारण राहतलं त्याला काय नाही म्हणारच. कोण लोकं, हेच कि जर माणुसकी काय नाही जऱी थोडस बोले आता माणसान जरी थोडस लक्ष दिलं एकमेकांवर तरी पण खूप फरक पडत माहिती आहे का आता जस कि, कचरा वगैरे हे मला असं वाटतं की. कचरा कुंडी दिलेली शासनानं त्येच्यात टाकायला पाहिजेत हे आता कस झाले. कुणीकड कोणीकड काही करायलत एकूण एकान घेन देण नाही राहिलं बरोबर.
हाऊ ना हाऊ ना बरोबर.
त्यामुळे पोल्युशन होत नाही काही नाही
हम्म बरोबर हाये म्हणजे, अता लोकांनाच समजून घ्या पाहिजे कचरा कुठं टाकायचा कुठं नाही आता म्हणजे, आपलं आपल्यालाच आहे ना ते म्हणजे आपणच वापरणार आहे ना आपल्यालाच घाण होणार. नाही ना आपण आपल्या घरामध्ये याच्यामध्ये थोडी टाक आपुन.
नाही ना, नाही ना
हम् घरामधला बाहेर फेकतो म्हणजे ती बी आपलं घरच झालं ना
हम्म हम बघा तुम्ही आताच ऐकलं असेल नेमकीच पंढरपूरची जत्रा झाली बरोबर.
हाव ना, हाव ना
आता कसं आहे माहित का जत्र मध्ये माहिती का काय एकदम ला- लाखो भाविक तिथ गेले होते बरोबर हाय आता यांचा उद्देश बरोबर होता. कि आपण नदीत आंघोळ वगैरे करायची हे करायची पण त्या सोबत हि लोक काय करत्यात माहिती का सोबत आली फुल, फुल सगळा कचरा बिचरा करत्यात सगळं कढणं नदीत टाकून देतात मग त्यामुळं काय होतय माहितीय का की पाणी दूषित होते बरोबर. मग आता पंढरपूर वारीच्या आधीच तुम्ही बघितलं असल इंद्रायणी नदी किती खराब होती बरोबर.
हो हो बरोबर हाय.
कारणीभूत कोणी लोकच, होय की नाही?
आपणच आहे ना, आपणच खराब करायलो, अन तेच वापरायलो, आणि डबल आपणच नाव कुठं ठेवायलो.
मगं आपण नाव ठेवायला. पुन्हा मंग आपण म्हणाले की शासन काय कामाचं नाही, हे काय. मला तर वाटते शासन आता शासनानं एखादी नवीन ट्रेन जरी बनवली तरी आपल्यासारखे लोकं काय करतात तिथं जेवण करणं, ते टाकणं, पुड्या थुकणं, बरोबर आहे कि नाही? मंग शासन कितीपर्यंत करल लोकांची? लोक तशी पाहिजे त्यासाठी.
शासन तरी किती करल? होन होन
मंग आता आपल्यासारखं जर असं केलं शिकलेल्यांनी, तर बरोबर आहे की नाही?
हम्म, बरोबर आहे ना.
त्या-त्यामुळे पोल्युशन वगैरे याचे त्याचे प्रकार होत आहेत.
हो हो, बरोंबरं आहे तुमचं.
हम्म, तुमच्या इकडलं म्हणजे नेमकं कसं वातावरण असते एरी?
नाही, आता आम्ही तर म्हणजे खेडेगावात राहतो
हम्म.
तर त्यामुळे म्हणजे पूर्ण वातावरण म्हणजे छान आहे इकडं, म्हणजे असं मोकळं वातावरण आहे‌. जास्त पॉल्यु जास्त म्हणजे काय करतायच नाही, पॉल्युशन नाही
तेचं ते खेडेगावातलं चांगलं राहते, झाडं वगैरे तोडलेली नसतात, काय नाही झाडं राहतात. तर आणि एकदम म्हणजे निर्मळ याच्यामुळे असं की, काय नसतात कंपन्या वगैरे आणि थोडंसं जे खेडेगावातले लोक आहेत ते पण एकदम माहिती काहीही जरी म्हंटलं तरी
हो ना, हो ना बरोबर आहे.
आता, अं आता जर समजा आपल्या नदीत जर कोणी कचरा आणून टाकला, तर आपण त्याला डायरेक्ट जाऊन म्हणतो, तुला काय समजते की? सुका तर आणून टाकायला, बरोबर? पण शहरामध्ये तसं काही नसते कोणी बोलायला धुलायला लगेच.
हम्म, शहरामध्ये कोण नसत. ते ना बोललं म्हणजे बोलणं म्हणजे काही घेणेदेणे नाही कोणाचं असं. तू कामपा आहे, म्हणजे तू फेकला तरी कोणी काय म्हणेल तुला, म्ह म्हले तरी बी कोण म्हणणार आहे जे पोलीसवाले, किंवा तुरळक राहतात एक पर्सेंट, लोक की बुवा त्यांनी बघितलं तर त्यांना म्हणजे थोडा राग येतो बुवा, घाण व्हायली इथं असं तसं
हम्म, तेच तर.
हो ना हो ना.
आणि धुळीचं प्रमाण जरा जास्त झालंय.
हो ना.
आपल्या इकडं आता जसं जर आपण जर म्हणलं दुसरे देश जर म्हणले न्यूझीलंड वगैरे, न्यूझीलंड ऑस्ट्रेलिया माहित आहे का? तिकडं धूळ नसतीच थोडीशी‌. तिकडच काय आता आपण समजा रायगड वगैरे गेलो तिकडं सह्याद्री या भागाकडं, तर तिकडे एवढं निर्मळ वा वातावरण एवढं निर्मळ, एकदम पूर्ण निसर्गरम्य, एकदम थंडगार वारा राहते. त्याच्यामुळेच आपल्या इकडल्यापेक्षा तिकडले लोक थोडेसे स्वास्थिक चांगले राहत होत.
हो ना हो ना, म्हणजे असं बी म्हणजे असं याच्यावर बी असर पडत नाही ना दिमागावर याच्यावर बी असर पडत नाही ना, की म्हणजे कसं मेंटल हेल्थ चांगली राहते ना त्यांना म्हणजे जितकं आपण फ्रेश जागी जाऊ म्हणजे वातावरण चांगलं राहील, तिथं म्हणजे थोडं ते, मेंटल स्ट्रेस बी चांगली राहते ना.
हो तेच तर एकदम हा एकदम मस्त राहते?
हम्म,
अ आता तसच राहिले कारण ते एकदम! गाड्या यायल्यात कोणत्या न कोणत्या आता काय कोणत्या गाडी धूर एवढी सोडतील. ते बुलटचे फटाके येन काय तेथे लोकाला समजाला पाहिजे होय.
हो ना हो ना आता म्हणजे भारत सरकार म्हणजे करते थोडं फार बुआ की, एक्सपायर गाड्यायचं हे ते इंजन मध्ये! आता जर का समजा इंजन ते एक्पायर झालं पंधरा वर्षानंतर मोटरसायकलचे इंजन ते हे होते ना.
ह,
खराब होते ना ती ती खराब होते म्हणजे क, तसं खराब होत नाही ते जास्त पोल्युशन हे ते निर्माण करत त्याच्यामुळे ते. खराब मानतो ना आपण. तर तेच किंवा नियमाचे पालन करणं हे ते सगळं?
हा पण मला तर वाटतं माहिती आहे का पेट्रोल डिझेलपेक्षा माहिती आहे का जास्त जरा. इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवरच किं इलेक्ट्रॉनिक् गाड्यावरच शासनान भर द्यायला पाहिजे बरोबर की नाही!
हो ना हो ना बरोबर आहे ना मला तर वाटत हे इथेनॉल ते! इथेनॉल हे पैसे कमावायचा भाग असू शकते आणि तिचा एक फायदा बी असतते की बा इलेक्ट्रिक गाड्या म्हजे घेत. तिथल्या घेतील लोकं त्याच्यामुळ थोडं, कि बा पेट्रोल महाग बी झालेय आणि त्याच्यामध्ये मिक्स यायलय आणि गाडीचे इंजन. खराब होणं एवढ्या महागाड्या घेऊन फायदा काय आपला असं तस करून मी लोक, थोडं इलेक्ट्रिक कडे जाताल ना आता!
हो तेच तर तेच ते पण असू शकते पण, मला नाही वाटत की सध्या ते चालू आहे विषय म्हणून सध्या दुसरा विषयी कॉलेज चालू आहे काहीतरी? ह, कि बुआ इथनॉल वगैरे कसं माहिती आहे का ते इश्यू चालू असत पण त्यान,
तर त्यांच म्हणंय,
हा की सरकारन काय करायला पाहिजे माहिती हाय का की दोन्ही पण पेट्रोलच्या, तिथ नाही ज्या बाय चान्सेस बरोबर!
होन ना हो ना म आता रियलिनचं, भाव वाढवायची काही गरज नाही म्हणजे इथेनॉल चे भाव उलट कमी म्हणजे, आता जी रेट आहे सध्या त्याच्या हिशेबाने इथेनॉलचा भाव सगळ्यात कमी पाहिजे होता ना मग! तर ते प्युअर पेट्रोलचा रेट बाहेर देशामध्ये अस मेंटेन आहे ना पूर्ण.
हो तेच तर तेच तर, म आता काय माहीत आता काय होते की आपल्या इकडं, म जसं आपलं गव्हर्नमेंट आहे.
हा हा,
तसं काय माहीत काय होते काय नाही आता आपल्या इथे कसं झालं माहिती आहे काय की गव्हर्नमेंटच्या. अपोजिट जर एखादी गोष्ट बोलली तर डायरेक्ट असं म्हणाली ह्यांडी नॅशनलिस्ट बरोबर? हा गव्हर्मेंटकडून जर, एखादी गोष्ट समजा देशाच्या हितासाठी एखादी गोष्ट बोलली तर डायरेक्ट मराठी, बीजेपीच्या म्हणजे आता लोकाला समजून झाले काय करावं काय नाही हा बरोबर आहे तुम्ही देशाचा विचार केला तर लोक लढाले बीजेपी आणि तुम्ही देशाचा विचार नाही, केला तुम्हा त्यायला वाटायचं की काँग्रेस. मग असं थोडी असतय बरोबर ये की नाही? चला मग हॅलो! हॅलो! बोलू नंतर हॅलो! बोलू नंतर.